ह हॅलो हा हो तुम्ही कशा येतोय येतोय छान येतोय आवाज बोला
आ म्हटला पण आज. पर्यावरणाबाबत बोलूया पर्यावरण प्रदूषणाबाबत. प्रदूषण निसर्गा निसर्गाला लागलेली सर्वात मोठी. कीडच आहे असं बनावं लागेल, कारण आज मोठ मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा जो व्रास होत आहे. त्याला कारणीभूत म्हणजे, प्रदूषणच आहे. अ अतिशय सुंदर असणारा निसर्ग निसर्ग आज या प्रदूषणामुळे, खराब झालेला आहे. आणि हवेमध्ये, पाण्यात, वातावरणात. अ
अ असं काही पर्या म्हणजे, प्रदूषण झालेले त्याच्यामुळे सगळं पर्यावरणाचे संतुलन बिडत बिघडत आहे. त्याच्यामुळे खूप प्रदूषण होत तर प्रदूषण म्हणजे, कशा कशामध्ये होत अ. अ पाण्यामध्ये प्रदूषण होतं, अ हवेमध्ये होत. हो.
प्रदूषण आहे. जल प्रदुषण. वायू प्रदूषण आहे.
आणि ह्या अशा अ मानवाने अ विकास करण्याच्या अभ्यासापोटी अ अनेक संशोधन केले. शोध लावले नवीन तंत्रज्ञान विकसित केले मग त्याच्याबरोबरच मी सरकारचा देखील तेवढाच अपयग केला. ओ व्यकस करायच हाताचे, किती घेतात तुम्ही दीडशे. दिडशे. हॅलो.
हा बोला.
नाही. तिला करायचं ना. किती घेता दिडशे दिडशे. हाताचे करायचे. पायाचे किती घेता? पायाचे पण दोनशे. करायच बसा पाच मिनिट एक कॉल करते मग लगेच करते.
बोला बोला.
तेच ना आता कसं हाय तर नेमकं झालं असंय कि, माणसाने त्याची अ मजल गाठली असं म्हणायला हरकत नाही. आपण विकासाच्या नावावर काय झाड तोड होते. नुसते कॉक्रीटचे जंगल उभी होत आहेत. परत - - झाडं तोडल्यानंतर, परत ते लावले जात नाहीये. त्याच्यामुळे प्रदूषण - - हे प्रकरणचं होणारच कारण कस हेना जेवढ जास्त हवेमध्ये ऑक्सिजन कमी असणार - - तेवढं जास्त इतर वायू जे आहेत जे आपल्याला नुकसान पोहोच - - ते वायू हवेमध्येध्ये मीसळुन जाणार. त्याच्यामुळे पर्यावरणाच तर म्हणजे अ - - पर्यावरणाचा तर नासाडा होतच होतोय. सोबत माणसाचाही नासाडा होतोय. होत कसं आहे आता श्वताच्या म्हणजे - - प्रदूषणामुळे बघा श्वसनाचे आजार खूप जास्त - - वाढलेत.
हम्म.
कॅन्सरचा धोका जास्त वाढायला लागलाय. आता आज - - फप्फसांचे कनसरांचे कि ती प्रकरण आपल्या समोर येत हैत.
आणि वायू प्रदूषण वायूच प्रदूषणामुळे पण आपल्याला क्षयरोग वगैरे होऊ शकतो तो कारखान्यात वगैरे जे लोक काम करत ना त्यांना पण खूप प्रॉब्लेम य काय
त्यांना तर अक्षरश म्हणजे त्यांच्या श्वसन नलिकेमध्ये खूप मोठे मोठे आजार झालेज श्वसन नलिकेला पण त्यांना खूप सारे आजार हे दिसतायेत ब असं नाही का कि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा त्या श्वनालिक त्यांच्या इन्फेक्शन झालेलं आहे किंवा फुफ्फुसांना सूज आलेली आहे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय बाकीच्या गोष्टींमध्ये सर्वाइव्ह वला त्यांना त्रास होतोय आणि मेन म्हणजे कस आहे त्या जो आपला ओझोन वायूचा पट्टा आहे प्रदूषणामुळे तोजन व्हाय पट्टा पण आता कमी होत चाललाय ते राहिलेले नाही त्याच्यामुळे सूर्य किरण आपल्याला परर्यंत खूप त्रास देतय ते यु व रेज म्हणजे सूर्यामध्ये निघणारे ते घातक किरण आहे ते पण आपल्या स्किन साठी चांगले नाही ते पण आपली त्वचा जाळताय म्हणजे एका गोष्टीच्या छोट्याशा म्हणजे एका छोट्याशा गोष्टी त्यामुळे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी गीं त्रास होतोय किंवा त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतय ह्याची जाणीव लवकर झाली पाहिजे माणसाला मला तरी असं वाटत कि तो आतापर्यंत आपण तुटवडा म्हणजे जो आतापर्यंत रास झालाय पर्यावरणाचा तो कुठेतरी थोडा तरी भरून निघाला पाहिजे असं मला वाटत
हे दिलं पाहिजे म्हणजे झाड लावली तरच आपण हा तरच प्रदूषण थोडं कमी होईल आणि आजकाल हे गाड्यांमुळे पण खूप प्रदूषण होत अ गाड्यांच धूर वगैरे अस त्याच्यामुळे पण खूप प्रदूषण त्यामुळे पण खूप असे शवजनाचे आजार होत लोकांना
स ना कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या गोष्टीला आळा आणणं जास्त गरजेचं आता ठीके चला गाडी ग लोक घेतात थ नाहीकत समजा पण त्याच्यावर आपण काही ना काही थोडफार तरी असं हे करू शकतोय संशोधन करू शकतोय की जेणेकरून त्या गाड्यांपासून होणारा जो धूर आहे तो पण थांबेल जस जैविक इंधन वगैर जर वापर सुरू झाला त खूप चांगलं होईल त्याच्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक बाईक्स किंवा इलेक्ट्रॉनिक गाड्या निघाल्याय थोड्या महाग आहेत अर्थात पण जर पर्यावरणाचा विचार करून लोकांनी त्या विकत घ्यायला सुरुवात केली तर जरा जास्त बरं पडेल कारण जो म्हणजे समजा सत्तर टक्के प्रदूषण जर अ पेट्रोलच्या गाड्यांमुळे होत असेल तर कमीत कमी तो पन्नास टक्के किंवा चाळीस टक्क्यांवर यायला मदत होईल ज्या हळूहळू लोकांनी ज त्या सवय सवय आत्मसात केल्या तर मला असं वाटतं की थोडाफार का असे ना निसर्गाला आपल्याकडून छान हातभार लागेल
हो हो बरोबर आहे आणि झाड वगैरे तोडल्यामुळे पक्ष्यांची संख्या पण सकाळच
कमी होत चालले त्यांना राहायला जागाच नाही राहिली ना हो त्यांना राहायला ते बिचारे जात तरी कुठे इतक्या दिवसताना झाडांचाच आसरा होता ते झाडांच्या फांदीवर त्यां घरटे बांधून राहत होते ठीके पण आता कसे ते पण नाही हवे म्हणजे ते पण नाही आणि आधी कसं खालचे मातीचे घर वगैरे असायचे बघा कौलारू र वग तर पक्षी कसं आहे त्या काला ध्ये का असे ना त्यांचं घर मांडायचे घरटेगरे मांड आता तसं काय लं पण नाही कारण कौलाचे घर कसे थंड राहतात किती हि ऊन वगैरे असलं तरी पण आता तसं नाही आता सगळीकडे जिथे तिथे सिमेंटची जंगल झाले तयार त्यांना घरटे बनवायला जागाच नाही राहिली कुठे काही आणि जरी समजा एखाद्या ठिकाणी त्यांनी घरट बनवलं जरी तरी लोकांना ते सहन होत नाही काय तर ते घाण कर किंवा त्यांच्या पिलांचे आवाज त्यां त्रास देतात म्हणून ते आहे ते घरचे पण मोडून मोकळे होतात लोक काज का हम् म्हणजे माणसाला या प्रत्येक गोष्टी त्रासच होतोय.
हो.
परेंत सळ्यांचा माणसाला त्रासच होतोय पण आपल्यामुळे त्यांनी निसर्गाला किती मोठा त्रास होतो, हे त्यांना नाही कळून येते सगळं ऋतूच्या बदलयं बगा, हिवाळ्यात पावसाळा सुरु होतो जो एकदा चालू झाला परत उन्हाळा- सुद्धा पावसाळ्यात मागच्या वर्षी, मे पासून पाऊस सुरू झालेला या वर्षी जून सम्पत शेवटचा आठवडा राहिला आहे जून संपायला अजूनपर्यंत पावसाची झडी नाही आहे. जिकडे तिकडे पाण्याची कपात होते पाणी टंचाई पण भसायला लागते- गरमी तर आहेच, आहे म्हणजे उष्णता तर आहेच, पण त्याच्याशिवाय पाण्या पाणी पण नाही आहे आणि आता तरी आता पाणी तर आता पाण्याच्या कपाती पण सुरू झालाय आमच्या इकडे आता जर शनिवारी पाणी येणार नाही आणि पुढच्या महिन्यापासून तर दोन दोन दिवस पाणी राहणार
हो आमच्याकडे तस झालंय शनिवारी आता पाणी बंद केलंय आमच्याकडे
असं जर चालत राहिल तर कसं व्हायचं माणसाचं?
हो ना तर पाऊस वेळेवर यायला पाहिजेल पण.
पाऊस वळेवर यायला पाहिजे आप आपण सगळं म्हणतो पण ते पावसाला वेळेवर येणास आपण जागा
हो हो ना तेथच झाड मोठ्या प्रमाणात आपण झाड तोड. तोडलेली त्याच्यामुळें पण समस्या
खूप क्वचित अशा सोसायटी वगै असतील कि जिथे झाड अजूनपर्यंत जपल्या गेलेली नाही तर काही ठिकाणच्या सोसायटी तुम्हाला सांगते ना अशा आहेत ना की आजूबाजूला तुम्हाला साध एक झाड नाही दिसणार ओ लावलेला त्यांच्या आजूबाजूला आणि मं नंतर कमी झाले की लोक ओरडतात उष्णता वाढली उष्णता वाढली उष्णता वाढली तुम्ही तुमच्या अवतीभवती तरी ऍटलिस्ट झाडे लावा ठीक आहे तुम्हाला नाही निसर्गाला जास् स् वाटा देता येते ना तुम्ही तुमच्या सोसाटीच्यावती ते एखादं छान झाड लावा ते झाड जग वा
हो मेन म्हणजे ते जगवलं पाहिजे झाड झाड लावून ते जगवलं पाहिजे पाणी टाकलं पाहिजे त्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तेव्हा ते नाही तर मग नुसतं लावायला काही अर्थ नाही
नाही तुम्ही दुसरीकडे हातभर लावू शकता तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा तुमच्या घरातले जेवढे मेंबर प्रत्येक मेंबरने जरी सोसायटीत एक एक झाड लावलं ना तरी त्यांना त्या म्हणजे आता येणारी उष्णता आहे वाढ भविष्यात माहत नाही अजून परत किती पारा चढल यल कारण आताच तापमान आपल्या चाळीस चौवेेचाळीस पंचेचाळीस पर्यंत पोहोचलाय आता पुढे असून किती जाईल तर म्हणा यायच्या आपल्याला पण काही माहिती नाहीये पण आ निदान तुम्ह तरी तुमची सुविधा होईल किंवा तुम्हाला तुमचा गारवा मिळेल व्यवस्था मिळेल चांगली याचा तरी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे मी तर म्हणते प्रत्येक सोसायटी वाल्यांनी एक दोन ते तीन झाडा अशी जी छान हवा देतात किंवा ऑक्सिजन वगैर प्रत्येकाला देतात ना प्राणवायू जे फेकणार्या हा झाडं आहेत जास्तीत जास्त च प्रमाणात ते झाड प्रत्येकाने सोसायटीत लावले
हो लावलेच पाहिजे पण निघणारेत बरेसे नल्स मुळे कित्येक पक्ष्यांचे प्राण पण जात आहेत तसे
पक्ष्यांची संख्या कमी होऊन
तेचना
चालेल ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद